हॅलो आवाज येतोय.
हो येतोय.
अगं मी तुला हे म्हणत होती कि अ तू मला चार वेळा करू शकते आणि मी तुला चार वेळा करू शकते असं
हा मग आपल्या तीन वेळा झाला ना वाटत
हम् तुझे तुझा एक कटून गेला ना. हॅलो तुझा एक कट झाला ना. हा मग तो पण मोजला जातो म मोजला जातो ना. हा मग तुझा आता हा चौथा झाला फक्त त्याचे मिनिट नाही मोजले जात पण कॉल केलेला मोजला जातो.
हा तुम्ही दोनच दा केले ना मला.
हा हा.
ह.
बोल तू बोलाता एखादा विषय तुला आवडणारा विषय.
काल त.
मी कलला. काय खाल्ल मी कुरडाईचा बू काा खाल्ला पोळ्या खाल् पोळी अजून पिटलं. आणि डांगराची भाजी.
बा बा तीन तीन वाजा.
हा तीन तीन वाज्या.
तीन वाजा
हम्म तू बोलाता तुला काय बोलायचंय.
मी बोलते.
हा एखाद्या विषयावर बोल बरं.
एव स विषय
तुला काय आवडतं?
मला हम्म काय आवडत? मला का मला सायकल चालवायला आवडते.
हम्म.
तुम्ही शिकल्या काहत स्कुटी.
नाही.
ते त्याच्यानंतर बस.
तेव्हा घेतलेली ना अजून स्कुटी ला नाही ग. हम् शिकायची मला स्कटे पण वेळ भेटत नाही. घाबरते हा म्हणजे मी घाबरते पण ब त्याबद्दल काय नाही आ घ. घेतली होती मी मागे स्कुटी हातात पण मग मला भीती वाटली मी परत ठेवून दिली. हम्म मावशी चालवता.
मामाच्या गावाला होत ना आम्ही मग तिथे आहे ना. काकांची गाडी घेतली बरं का मी.
हम हा.
गाडी दहाच्या स्पीड वर चालवायची मी चाळीसच्या स्पीड वर गाडी शिकत होती. काका म पण बाई त थांबवत थांबव तू. तुडे माझी गाडी बी जात येईल आणि तो मी लग्न बी राहायचा आपलं कुठे.
अण
अ शिकली का तू? हा म्हणजे चाल चालव चालवून घेतली मी पण असं आहे चाळीसच्या स्पी वर चालवाय डायरेक्ट. म नंतर. तर काकांची काकांची म का चालले गेले मग मामांची होती मा म्हणची काले
हा का हा पण मग शिकून गेली ना अ भी तिथ निघाली ना ती मनातून
हा ते काय मी
हॅलो हॅलो आवाज गेला तुझा हॅलो तिचा आवाजच कट झालाय नेटर्क प्रॉब्म येतो तिकडे